येतोय का आता तरी?
आला.
येतोय ना हा ते मला तुझ क्लिअर आवाज येत होता म्हणून मी रेंज मध्येच बसते वायफायच्याच खोलीत बसले.
मी वेडी आहे. गंमत काय झाली माहितीय?
काय झाले?
ब्लुटूथ कानाला लावलंय का कनेक्ट कोण करणार?
हा! मग तरी मग म्हणतो माझा आवाज कस आहे अरे मी पण.. मग तरी म्हटलं ख माझ्या अगोदरचे काय कॉल झाले ना तर म्हटल चांगला आवाज येत होता इलाच ततर आहे ना माझी पण मी ब्लूटूथ बच्चू ने घेतलंय ना. हम्म त्याच्यामुळं हम् मगला
स्विच ऑफ केली. फोन चार्जला लावलंय आणि म्हट बघते आता, परत फोन घेऊन तर हा आसा कारण ते लक्षातच नाही आलं, हाय ना, माझच हासायला येतंय मला आता.
मग हा असं त असतं माझं पण तसच होत पण मी तो गळ्यातच घालून ठेवते. उ काय करायच काय काम करायच असेल ना, अरे हो, तेच होतय, अरे इकडे पण भयंक घर आणि मी कस कर ते हॉलमध्येध्ये बसून म्हणजे मी कसं, त्या बेडरूम मध्ये तिकडे किचन मध्ये जायला दोन दरवाजे आहेत ना, ते दोन दरवाजे लावून घ्यायचे हॉलचे दोन्ही त्याच्यामुळे त्या माझ्या आणि लादी पुसून घेते जेव्हा मला दुपारी बसायचं तेव्हा ना पाणी टाकून असं बरोबर, लादी पुसून घेते का तो मार्बल एवढा गार होतो काही वाटत नाही मला. हे रोजच माझं आहे. हा हा दोन वाजले, सगळ स्वयंपाक झालं आपल्याला वाटलं ह्या रूम मध्ये बसायचंय तर लाद वर थोडासा फडका फिरवायचा आणि पंखा आणि ते सगळं त्या रूम वगैरे बंद करायच्या. फक्त हॉलमध्येच तेवढ मग ते छान वाटत. हात थंड वाटत. माझी कशी मार्बल आहे ना पूर्ण, ते मार्बल ना, उन्हाळ्यामध्ये हा थंड पडते. हा म जास्त गरमा नाही करत आणि थंडीमध्ये उभं नाही राहणार कोण या लादीवर. असे मा पायात चप्पल आणि सॉक्स घालून दिवसभर मी सॉक्सच घालून असते थंडीत, पावसाळ्यामध्ये पण मला सॉक्सच घालावे लागतात. हा एवढं आहे. पण उन्हाळ्यामध्ये बाकी त्याचा मला फायदा होतो. हा तर मी ना, खूपच खूप
होत कधी, आपण बघा ना तिथे एवढं वर्ष राहिलो कधी जाणवल आपल्याला त
नाही हो, एवढं नाही बाहेर जरी हे वाटलं, म्हणजे ते कस छोट्या छोट्या रूम होत्या आणि गॅल मध्ये आलं, खाली गेल तर कसं हि हे नाही ना या आजूबाजूला झाडं नाही, आम तर इतकं विचित्र कारभार आहे आम नवीन नवीन या सोसायटी मध्ये बाय मी झाडं लावली होती ना छोटी छोटी फुल झाड जेणेकरून त्याचा आपल्याला सावली पण झाली फुलं तर आमच्या अध्यक्षानी सगळे तोडायला लावली झाडं नाही लावायचं
हा काय वेडाच आहे कि काय झाड तर पाहिजे
हो ना मी सिच्युएशन छोट छोटी ते टगरीची बोलतात ना ते फुलझाड का तर आपलं संकष्टीला ह्याला त्याला व्हायची फुलं लावली हो ते आजूबाजूला सोसायटीच्या कारण तेव्हा कसं मातीच होती आता सिमेंट काँक्रिट केलं तर त्यांनी धातू धातूला नाही लावून दिले हा तो ज्याने लावली त्याने पहिला ओपन काढा मग ते असं तर त्या समोर बँकवाल्यानी जरा दोन झाडे लावले गुलमोहर वगैरे तर त्याचा त्रास पण म तेवढच होतो ती सगळी पानं येतात गॅलरीत फुलं पडतात काय कचरा येतो हवा पण लागते समजा पण असं पण होतय ना ह ह हे बघ हे बघ आपल्याला उन्हाळा असला का आपल्याला वाटत
ह् आम्ही आलेलो तेव्हा होती झाडे समोर दिसत
हो समोर आहेत ना ते बँकेच्या समोर हा रोडवररती दोन आहेत ना हा तेच मध्ये टाकता ती जी रोड व समोर लावली ती कशी त्या ह्यांनी लावलेत ना बैठकीच्या कार्यक्रमातून लावले तर आता खूप मोठी झाली आहेत तर गायवाल्याना होतो उपयोग ही आमच्या इथं आतमध्ये लावलेली ते नाही ना आणि आपलं बघ कस आता बघ उन्हाळा चालू आहे म्हणजे कडक आहे तर आपल्याला वाटतं एकदा कधी पाऊस पडेल कधी पाऊस पडेल पावसाळा चालू झाला पाऊस जास्त पडायला लागला की नको तो पाऊस कधी ते
माणसाला काहीच सण होत नाहीये
पण मला ना ह्या तीन ऋतूमध्ये हिवाळा उन्हाळा्, पाऊसाळ्या मला पावसाळा ऋतू माझ्या आवडीच आहे
अच्छा
तुला कुठल आवडतं
हिवाळा आवडतो पावसाळ्यामध्ये कस माहितीये का आहे पण ते सगळीकडे ओल ओल होत ना
ह म ह ते पण पावसामध्ये माशा घरात जास्त येतात सगळीकडें ओलं ओलं नुसत कपडे सुकत नाही पण असं बा हा दम पण ते बाहेरचं जे वातावरण आहे ना मला त्या आल्हाद प्रवास करायला मला एव एवढा आवडतो ना पाऊस त्यामध्ये प्रवास करायच म्हटलं का मी जाम खुश हा तसं वातावरण खूप छान अ हम् ते मला खूप पावसावर होतो त्याच्या त्यावढ्या तर पण हा घरात एक बाकी आहेत माश्या जाम माशा त्रास देतात, हं. आणि कपडे? हम्म. कपडे एक सुकवता सुकवता सुकत- कंटाळा येतो त्या कपड्यांचा. कसे चार- पाच दिवस जर सतत पाऊस असेल तर नको नको- हो होत. म्हणजे पावसाळा चालू व्हायच्या आगो - दर माझं एक काम आसतच गाऊन वगैरे- सगळे बघायचे फाटके तुट- के टॉप- आणि पातळ पातळ पायपुसणं भरपूर शिवून ठेऊ- मी भरपूर दहा बारा- शिवून ठेवायेच्या त्या ह हे माझ हा म्हनजे- ते जरी -नाही सुकली ना तर असं कधी कधी वाटलं जामच ओले झाले खूप धुवाच- ग कचऱ्याच्या डब्यात फेकून. फेकून डस्बीन. हा मग ते एका टॉपची आतच पायपुसणी शिवायची. युज अँड थ्रो. आता काहीतरी म्हणतात ना ते टाकाऊ पासून टिकाऊ. हां, हे एक आपलं आपला टॉप असतोना आत मध्ये करायचा कट पासून आणि चारी बाजू फक्त पॅक करायच्या आहेत - त्या टॉपचे एक पायपूस - होतंय छान. गांऊनच्या दोन होतात. ह. तू बघ ना तो टॉप आपला जिथून कट असतो ना, त्या कट पासून तो आतमध्ये टाकायचा टॉप. हा आणि हात कापून घ्यायचे. हात आणि चारी बाजूंनी रिपॅक करायचं, झाली पायपुसणी त पातळच्या पातळ हो ना हो कॉटनच्या मी तर भरपूर शिवते. भरपूर पुर म्हणजे - भरपूर. असं वाटल आता एखाद्या असे कपडे फेकून देण्यापेक्षा त्याच्या पाय पुसण्या शिवायच्या म आणि असं वाट कधी त्या जाड विकत आणलेला नाही सुखत का गप भरायच्या आणि डस्बिन मध्ये टाकून द्यायच्या. मग काय पण मला तो एक आहे बाकी पावसाळा मला आल्हाददायक असतो. काय?
म्हणजे मनाला पण आपल्या काय वाटतं नाही की माझा कपडा वेस्ट गेला. युज होऊन वेस्ट गेलाय.
कायतर आपलं आपलं नवीन आणि ते बाजारात जा विकत आवडतात नाही आवडतात हे कॉटनचे असतात आणि सारखं सारखं लोकना देत बसायचं किंवा कोण भेटते घेणार नाही काय लोक दुकान द्यायला गेलो तरी पटत नाही मग मी असं जेवढे टॉप त्यात तेवढ्याचे सरळ एक एक पाय पुसनी शिवायचे गाऊन असू दे काय ते परकर असू दे. त्याच्या तरळ ह्या. आणि अगदीच नवीन काय असेल ना एखादा टॉप चांगला आहे जाड कप प्राय नवीन आहे तर त्याच्या पिशव्या शिवायच्या. हाजी. आलेला हा म त्याचे. पिशव्या शिवते असं माझं काम. चालू असत आता अजून एक पंधरा दिवसानी माझी सुरुवात होईल पायपुुसण्याशिवायला हम्म पण मला फिरायला मिळशील ना तर पावसाळच आवडतो हा. त्याच्यात कस. कस प्रवास. कंंटाळा येत नाही. पावसा ऋतू म्हणे कस आलाददायक असत. तर सगळीकडें असं छान वाटतं त्याच्यामुळ फिरायला कंटाळा येत नाही विशेष म्हणजे. तस थंडीतून थंडी लागते आणि उन्हाळ्यात तर नको वाटत. तो कुठ दायला मला घरातून बाहेर पडाच म्हटल. तरी कंटाळा. चिडचिड चिडचिड होते ना हा खूप म्हणजे खूप कंंटाळते मी कुठे उन्हात बाहेर पडायच. तुना. आणि आता तर जाम गरमी वाढलेय मी एकदा स सकाळी कचरा टाकून आली का माझा विषय संपला हा का पुन्हा मी बाहेर जानाा नाही सगळी काम आवरले का दरवाजा लावून आता मध्ये मधी बसायच. आणि आपल्यापली जे कामं असतील ते करायचे. आता काल एक दोन गाहून आलेत शिलाय मारायला तिला सांगित उद्या ये उद्या देते अस हा आता मशीन ब्लाऊज तो तर शिवाला येतात. ब्लाऊज साडी बिल्डिंग फॅल मग तर दळन घरगंटी असल्यामुळे काही लोकं दळायला येतात ना दळन
काय बोलता बर आहे अरे वा आणि हे ब्लाऊज वगैरे कधी शिकलात शिवायला.
अ काणगुणे मामींकडे कोर्स केला होता ना कॉलनीत तर मग तिथं थोडी बेसिक शिकले होते पणंतर मी थोडा जरा ऍडव्हान्स कोर्स केला म्हणजे प्रिन्सकट वगैरे नवीन बंद कयची ते शिकले नंतर ते घागरा चोली अस हजार नवीन नवीन बरच शिकले. गुड्डू चे तर लग्नाचे सळे ब्लाउज मीच शी सगळे तीचे ब्लाऊज मी शी दोन ब्लाउज बाहेर दिले हा आणि अजून पण मी शिवते पण फक्त दोन साडीवररचे तेवढे बाहेर शिवले वेळ नव्हता म्हणून बाकी
हम् शिकण्यासारखं आहे तुमचं म्हणजे असं तेच ना शिकण्यासारखं आम्हाला पण
हो मग काय त तो कोर्स त्यांच्याकडून मग हो कायतरी कध तो केला होता मग मला नंतर वाटलं का जरा ज चांगली थोडी फॅ ल ब्लाउज शिवावी मग तो एक महिन्याचा अडवान्स कोर्स केला त्याच्यात बाकी ते पण सगळ भरपूर भ शिक गाऊन पण शिवायला शिकले त्याच्यात आणि ते केलं आणि मग आता साड्या बिडिंग फॉरला येतात ब्लाउजर शिवायला येत ताच. अ आता. ते दोन साधे दोन ला गाऊनलां. शिलाई मराची अशी काम असतातच. ते आले का पण नाही हा. म्हणजे कोण को ह्याला. घालतात ना डालडा वगैरे. त्यातल्या त्यात. देता का शिलाई मरून मग देतोय. आपल्याला काय नाही म्हणायचं नाही. काय कुठलं काम आलं तर! हो ते काय ना वेळ जातो. ग घरात एकट बसण्यापेक्षा आपला वेळ. सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे तेच्यात. वेळ म्हणजे. वेळेची पण किंमत करता आल पाहिजे. सदउपयोग करता आला पाहिजे. नुसता झोपा काढून काय वेळ नाही वेळ नाही. बोलत बसण्यापेक्षा वेळ काढला तर मिळतो बरोबर.
कॉल करा आता.
हम्म थांब साडे नऊ वाज साडेसात-तीस सेकंद आहेत. कट नको करू.
ओके. हा नंतर. तर तेच ना जास्त
हां थांब आ पंधरा सेकंड थांब कट नको करू दहा मिनटं होऊन दे. दहा मिनिटं झाली का मग कट कर हां. मग उगाचच रिजेक्ट नको व्हायला ना? दहा मिनटाचे मग आ?